हा. हा. अमृता.
एक मिनिटअ मी आवाज वाडवते कॉलचा आवाज कमी केलाय.
हा. हा.
हो.
येतोय आवाज?
काय म्हणता?
आवाज येतोय?
हो. येतोय, येतोय.
झाले कॉल?
नाही ना त्यानंतर हो तुमच्या नंतर झालं एक, दोन कॉल माझा पण अजून तरी बाकी पाच कॉल बाकी ये.
हो का. तरी झाले बऱ्यापैकी.
हो. नाही दोनच झाले मग काही सात बाकी होते. हा, हा, हा. आजुन पाच बाकी आहेत.
हो का. आपण किती आपण किती केले कॉल? आपण एकच केले दोन केले का एकच केला?
दोघींचा एक -एक.
एक एकच झाला म्हणजे अजून आपण चार एकमेकींना करू शकतो ना?
हो. करू शकतो.
हा मग चालेल. आपण काय करू कंटिन्यू वेळ हे तर दोन दोन करून टाकू. चालेल.
सध्या नाही जमणार. तुम्हाला उद्या जमेल सकाळी?
हा जमेनला, म्हणजे सध्या नाही जमणार का तुम्हाला?
हं. कारण म्हणजे मी आवरतीये. आणि आता आवरून म्हणजे थोड्या वेळ स्वयंपाक बनवून जेवण बनवायच तर मग नाही होणार.
हो, हो, हो, हो, हो, हो. मग संध्याकाळी संध्याकाळी पण नाही जमणार का?
संध्याकाळी म्हणजे तरी कसं होतं ना कि झोपायला उशीर होतो. म्हणजे जवळपास मला झोपायला जायला दहा वाजतात.
हं, हं, हं, हं. बरं, बरं काय हरकत नाही. ठीक हं.
तुम्ही अ कधीपासून फ्री असता सकाळी?
अ सकाळी माझं कसं बारा नंतरच.
अच्छा.
हं. सकाळ सकाळ तरी नाही होत. मी जास्ती लवकर तर नाही होत. सकाळी डब्बे जेवण घरातली - - सगळी काम अस ऑल करे काम म ते सगळे झाल्यानंतरच काम ठेवून मग नाही हे कामाला बसल का मग कामं राहतात तशीच.
होते ते आहेच म्हणा. मला असतो दहापासून वेळ.
हो का. नाही. मी बारा वाजताच फ्री होते कदाचित त्याच्या अगोदर नाही होत
नाव काय बोललीस तू?
स्वाती, हा स्वाती सकाळचा कॉल झालता आपला ना.
हो. सकाळी कॉल झाला होता. ह, ह, ह.
चालेल चल, काय म्हणतेस मग काय विषय घेतीस?
तुम्ही सांगा.
मी सांगूत
आजू तर सकाळी सांगितला तुला आवडत आहे युट्यूब आणि हो -हो -हो हो- हो
हम्म आता कस निसर्ग, हा काय बोल?
तुमची तुम्ही.
माझे छंद का वाचनाची आवड आहे मला.
हम्म -हम्म ऐतिहासिक गोष्टी बघण्याची अच्छा तिचा अभ्यास करण्याची. हम्म- हम्म- हम्म आणि थोडस सोशल वर्क अच्छा छान आहे सोशल वर्कर म्हटला भारी काम हाय हम्म हम्म
म्हणजे असं कंटिन्यू नाही पण आपल्या कामातन दुसऱ्याला सहकार्य होईल तेवढं करायचं.
हो आत्ता-स्व ते म्हणताना की स्वतःसाठी सगळेच जपतात. पण दुसऱ्यासाठी करण्यात जो आनंद आहे ना.
हा
ऍक्च्युली तो प्रत्येकाला नसतो बट ज्यांना आवड आवडेल त्याला जास्त ठीक ती खूप वेगळी गोष्ट आहे.
तेच मग त्या- तसच थोडस जास्ती समाधान त्यात वाटतं.
हो.
हाम्म
तुमचं एज्युकेशन काय झालंय मग?
म एजुकेशन ग्रॅज्युएशन.
अच्छा.
हम्म
माझा डिप्लोमा झालेला आहे.
हो का कशामधून झालाय डिप्लोमा?
इलेक्ट्रॉनिक्स मध्ये.
इलेस्ट्रॉनिक डिप्लोमा मग जॉब?
म जॉब काही केलाच नाही का? नाही केलाच नाही जॉब.
हो का? तेच खाली जॉब पण म्हटलं तर पुना मुंबई अशाच ठिकाणी जॉब.
ते तर आहेच आणि डिप्लोमा म्हटल आपल्यावर येवढं काही आता तेच राहिलेलं नाही.
हो ते अपडेट व्हायला हवंय राहिलेलं आहे तसं.
हा पण तितक हा आपल कस एकदा सोडलं म्हणजे आता काही त्याच्याशी संबध इनौडिबल हो. त्याच्याशी एज्युकेशन मध्ये कस प्रेशर ला जास्ती हे असत हम्म.
हम्म -हम्म -हम्म ग
गॅप वाल्यांना थोडसा प्रॉब्लेम येतो आणि का करायचा पण नाही म्हटल्यावर काही.
हो.
आणि कस मुलं म्हटल्या नंतर काय. हा तस आहे ना मला असं नाही वाटत इंटरेस्ट की आपण
करावं- कराव बरोबर ब ते एकदा गॅप पडला का मग तो गॅपच.
ते पण ए त्यांच्याकडे लक्ष देणं सध्या जास्त महत्त्वाचं आहे.
हो हो ते तर आहेच आपण बाहेर पडलं म्हणजे थोडस दुर्लक्षच होत तस विचार केला तर ज्या ज्या वयात मुलांना वेळ द्यायच त्या व आप ज पलो त्यांना वेळ नाही देता येत. मग ते पट एवढी जेव्हा असंमज होऊन जातं चुकून का जेव्हा आपल्याला वेळ असतो तेव्हा ते बिझी होत
हो ते तर होणारच पुढे.
इ मग आपल्याकडे खूप वेळ असतो पण ते ऑलरेडी ते बिजी असतात त्यांच्या याच्यामध्ये.
अच्छा तेच मुलगी पण ऐ का तुम्हाला. नाही का वाटत असेल. ज्यांना नसतं त्यांना वाटत पाहिजे नाही.
आं
ज्यांना नसत त्यांना वाटत पाहिजे एक मुलगी असं.
म्हणजे आता ते नियम ना ज्या गोष्टी आपल्याकड नाही त्या हवे हवेशा वाटतात.
हो
हो बाकी.
बाकी झालं पाऊस वगैरे? पाऊस काही नाही अगी थोडासा येतू बंद होतो.
हो का वातावरण कसं आहे?
वातावरण थंड हवा चाली बाहेर.
थंड हवा.
ह
हम्म पाऊस येत येतो जात होनगे थंड हम्म्
तुमच्याकडे न हम्म् आमच्याकडे फक्त सासूबाई चया पितात.
हा का.
ह इ कोणी्छपित नाही. मेत त्यावेेळेच पाच वाजाच काम करण ना थोडं हम् पण तिच्यासाठी काहीतरी बनवावं लागतं खायला.
हो.
मला पण आवडत होतसाच्या जरा फ्रेश वाटत.
हम् हम हम ह पण अली शरीराला शुगर पण एवढी घात का ती क न कवाटती. ते शुगरचे तोटेच एवढे सांगतात का नको वाटते.
फायर एवढे सांगताना की महि ना तुम्ही बंद करून बघा काय होतय बघा पण ए एवढे दिवस बंद करण्याची कॅपॅसिटी
नाही लहानपणापासून जी सवय आहे त्या एवढ्या सहज सजी नाही कमी होत.
नाही नाही.
हम्म वेळ लागतो.
होऊ शकत पण मग एवढ्या वयापासूनच तेवढे निर्बंध नको वाटतात.
हम्म हम् हम्म हम् बरं
त्यात विशेष काय म्हणतात बनवण्याची खाण्याची आवड असलेल्या मला चालं तर मग नाहीं पोसि करूं
हां हां हां तुमच्यां इकडं खांस अ म्हणजे नेहमी होणारं पदार्थ कुंठला
नेहमी असां नाहीं कांहीं म्हणजे आपलं
म्हणजे आवर्जून के केलां जातो बाबां तो असां सणांना वगैरें
अच्छा तो मंग तो आहे पुरणंपोळी
पुरणंपोळी ओके पी म्हंणजे व्हेजिटेरियन मधली पुरणंपोळी महाराष्ट्रीयंन तीचं तोंच पदार्थ फेमसं आहे मलां हम्मं
पुरणंपोळी म्हणण्यांपेक्षा मांडे आमच्यांकडे
मांडे मांडे हो मांडे जरां लंय हार्ड येते रेसिपी मांडेयांची नां
हार्ड आहे बनं पणं आपल्यांसांठी म्हंणजे ज्यांना बनवतां येतं नाहीं त्यांच्यासांठी
हो हो हो हो हो पणं ते जरां एवढी मोठी बनवायची आणि मंग ती टांकायची तो जरां टस जास्तं हे वाटतो
हो
हम्मं हम्मं छोटी पुरणंपोळी बनवूं शकतो आपणं ती कायं म्हंणजे लगेचं होती आणि लगेचं टां पणं हे मांडा म्हणजे खूपचं मोठा नां तो हातांवर असां वाढवांयचां जां पीठ पणं तेवढं व्यवस्थितं झालं पाहिजे कां तसं तुटणारं नाहीं
पीठ ते त्यांला कायं म्हणतं स्ट्रेचेबलं लागतं ते पीठ स्ट्रेचेबलं लागतं ते त्यांच्या साठी ते मंग ते तेचं वापरतातं
हां हां हां
आणि आमच्यांकडे येतातं मांझे माझ्यां आईलां येतं खूंप छान बनवतां
हो
सासूबांईनां पणं येतं
हमं हमं हंम हंम आणि त्यांच्यासाठी स्पेशलं ते हे मिळतं कां ते मांडे भाजायलां स्पेशंल ते भांडा असतं कां
बर म्हणत कापर माती मातीचं असतं असं गोल गोल हां
हंम हंम हंम हंम
त्यांच्यावरचं भाजतांत ते
हो कां म्हणजे ते ते कंपल्सरी सगळ्यांकडे असेलचं ते
जवळं पांच समानां म्हणजे अगदींच एक एक घरांत नाहीं पणं मोस्ट ऑफ दं लोकांकडे आहेतचं आमच्यांकडे अगदी एखादं सोडलं घरं तरं म्हंणजे ज्यांला बनवतां येतं नाहीं कायं पाहिजे ग्लांस
हंम हंम हंम बरोबर म्हंणजे ते
पाहिजे म्हणजे हो म्हणजे अगदीचं नाहीं आहेेत एखांद्यालां बनवतं तरं त्यांच्याकडे नाहीं मंग ते आपलं करतातं संध्या त्यांवे वरच्यां पोळ्यां हं हं हं नाहीतरं मंग असतंच आमच्यांकडे बरेचंसे लोकं बनवू शकतं मांडे
हां हां हां हां हां आणि मांड्यां बरोबरं कायं असतं आमटी कटांची आमटी कि कायं
क मांड्या बरोबर ना खीर असते.
खीर काय खपली गव्हाची?
उ ह तांंदळाची म
साधी रांधाळाची
हो तांदळाची खीर
ओके. चालेल चालेल चल हुहू हो झाले दहा मिनिट, चल ओके बाय
बरं चालेल, बर बर म आता फ्री नाही का? मी कॉल करू तुला अ नई एक करा, मग पाहिजे तर मी उद्या करते.
हा मग चालेल, एक करते मी आता तुला चालेल? ओके त ठीक